हॅलो
हॅलो
हा हॅलो
हॅलो ऐकेत की
हा क य तसं घट बोला
हा काय करता
काय नाहीता टी व्ही देखत वाटता
टी व दे कता क
हा
हा ह मी जो पुन्हा कलं तस बोलता
जीवालधड नाहीत
अयो कायजला जोरला की
हो जोर आल सिरकुंभ होल खोकला होल
अयो अ्छ अछ हॉस्पिटल तर गेला की मारी
हो गेलू होती हॉस्पिटल गेलू सई दे लाहान गोलेली हे लहान
काले मारी त्याशी वयरल फिवर्स म्हणता की
आता संचसता आता इटल्या रोज उभा काहणारता पान्या काल आला का आता
हो
सी नाही आता येत आता
अ हा आता व्यवसा उभं लागत आहे हवाकडे बारी आता ए दोन तीन रोज होल्या मल्या आता जुलै आलाच ना कशी आता पाणी पडतात पण तर पूरा क्लायमेट चेंज होते ना ते हटस आता तशीी इथ याता रोग
अ तस येत स्टार्टिंग हे बा पाणी आलं पण उभं लागत आहे तेवढं पाणी नसेय तिकडे हमाकडे
हो की आम्हाला बी तेवढं नाहीये ना पर बाबाघा रोज दोन तीन रोज आल्यापरी हाताब तर नसे तू एक तीन चार रोज होतय उब कडक कर लगातय.
हो सेम गर्मीच्या निमनमध्येे कूलरलो किवा ह लावून जपत आो हम्ही बिक.
हो हे जून काय ना जुलै होय परी लस येत.
ह्म आता हे बार पाणी जूग नसात का की अधी फस्ट फस्ट हो आले पाळेंड्या कालम राहात आणि सुरस आलं आता काय कि हा जास्त नसत करा हे सलख
होके कोण म्हटला
चले टीव्हीत देत आहात की वार सार म्ह सांगत आहाती.
होके मला नाही माहित.
म जास्त फस्ट ससे जुग स मप फस्ट आले. एक वार भर जात. लय अजून स उब लागलं परवा काय क रोज मापूस राहला आता पाणी येत पाणी येते मलाच्यानी राहणार पण नाहीये ना आता रात रातलाात ह तू सोसा आहे ना.
हां.
शिरा हान आता हे पर्वाग वरकीे जास्त आलाय घंटा वार अलागा एक पर इरगाला.
हो का आता नाहीये ना की मारी
आता नाहीये ना आता आता बेस काही हमाकडे इकडे पान नसेेल. पण इकड आंध्रा साईड तिकड महाराष्ट्र छत्तीसगड तिकड का क हो पाणी पाणीऊन लोटू लोटू जात. पा झााड.
त्या सिलेिंडर पूर लोटून जातात की कतला
नाही देे कामा
मतम सिलीडर आता एकक सिनमत अं त्या पुष्पसिम्यात पुरा पाण्यात लटून कसे जातात. रचंदना भेटायचं पाण्यातत घाल.
अ हो काढ काढ म तु नू
हा ते सी गॅस मधुल जात तो लटून सेम तेसी ब्रिडजी म्हणचून
अ ते का तिथलं पाणी येत बच्या
ह द सेटर म्हणक गेलेकी नईट नईटकपण रोड ला पक्ेलेस पोड ना हा. लोटून येऊन परवा बघा घेसरू नाही भेटा.
हो आत्ता बरोब काय आत्ता बी नसेल तुम्हा एक महिना महिनाता हवा हवा्हाला दोन हात दोन हात काय? की एक आणनवलो एक अनवलो तर एक आणले पंधरा रोज आला काय एक सरली अजे एकक.
हा.
ठलेत आता बुक करले तरता नाहीये म्हणते का आता महिनाभर पाहाजईल मला आता महिना होरकड बुक करलता आता नेक्स्ट दोन ल्या दोन रोजाला काय काली जल्
कोण म्हटला नाहीये म्हणा.
काहीच आही फोन करतो काम्ही बुक करायला सेलमंचला करतो काहीम्ही.
हो.
त्यातही देतातत्मध्ये जन्ेस.
त्या आता सांगल्यात की ह हा-
नाहीये महिना होतेवर आता आता आम्ही कवर बुक करतो की त्याला महिना होतेवर म्हणला.
हो आम बाजूवाली बी फोन करलाम तर फोर्ी फाव्ह डडेस म्हण म्हंटलाकाना
आम्हाला तर महिनाभर मला तर महिना नकण करल होता करल होतून द्या आलं ग्या अस.
हा हा हमा घरी आम्ही तिघीच राहतो तेवढा गॅस नाही. सरे हमारे काड्या भी जुगसहातो अकमकन होंगेल काय कडे्या बरत बरत बरंतु आता गरम पण एक काय तर मधली विस्त करून बाहेर घालतो त्या आ आणिनी राइस कुकर राहते येत आता तेवढं नाहीसर येत
त बेस हम तर पाणी गरम पाणी भी गॅस स्वरमान तू होता कालणी घाटे आंबिल करते आमची आई.
गरम पाणी करून पिता क रोज.
हांगधुवालेय.
हां अंगताा काय मले आता.
नाही भेटत तिकड आम्हाला काडे नाहीत काय नाहीत आता अंग जास्त. बर एक एका एक गॅस अंगधु आलाय अंगीधण काय तशी आता भदीु- पुरीील वडे कोण ाल तल करतो का आता तवर तवर तस करायला एक वाढतो.
वत
आता एक धडाकालंकर आला एक वा आम्हाला बी राईस कुकर आहेाय मगर. आता कालंकरण आमची आई आंबिल करते आंबिला तर कडत व वा लागते कदा
हो
आ तस करो ना सर त्या आदा अस्यादा ग लगी तर सरते आता रोज दोन तीन कालनी करतू
मी काय म्हणून घेतल्या मल्या गरम पाणी करून पिता काही की आता जरा य द ना म्हणा मी म्हनता
थे बी कराक्ट सोई पण थे बी पीतऊ गरम पाणी करू नस
हो का पी तक
हो पी त पर खाला इ करूस ना घर मु करल पाणी पीऊस लालाय का सि गरम होला ते पाणी गरम करल्याया
ह मल्या गरम राहा जवळ उंडो न राहत आणि नाही भी बावा गरम कराला पाणी दंड हवावा एक घंटा वगैर होला ते हेच दज होते त्यावर पिला काय नाही व्हायचं तवार तवर उ्हा उन्हा पिल्या कसक होते घरा
हो हो ते पण काही ट्यवशन व्हायलागेयचे पाारी
हो ते बी बरोबर असंय पण आता दोस होऊ देवा
हो हो दे काल म आता रोगगयात कावट गार कर र पिगवा आला गेला आता
त्या आठडे आता हमही उघ कोन गरम करतो म्हणा मिनरल वॉटर आणून घेतेतो
हो का पण मिनरल वॉटर ब पिणं धड नवत काण की
काय की आता समज तेस पीता आपला मारी
हो समधी पितातो आता कोण ग गंगा पाण्याच प पण थेस पितात बर अशी काय म्हणतात या टोंग दुखी उठत आजका अंग दुखी उठत आजकाला पिल्या बाबूल वाडर म्हणतात ना त्या मध्ये काही मिनरल्स घालतात ना पाणी गोड राहावा बेस राहावा म्हणा पुरगुल मरावा म्हणा
ह त्यावाला येतात का न ककी
हा त्यावरला नाही पिवावा म्हणतात मग त्या उगी वॉटर क्युरिफाय घेवावा हम्ही घेतो म्हणत आवं आता
हो ते आत नाल्यातलं पाणी घातलंय बेस होते का ना ते
हो तेच आता तेच घेणे बेस्ट म्हणततावा आता
पण हक्क वेस् होते्या की माारी नालेेतलं पाणी
ते ना ना आले तर पाणी मारी घालत अस त पण आ आता तसेच आता आमच्या घरच्या म्हले आम्ही पांपर बोर लावून घ पाणी बी त्यात भरून ठेवल्या वे राहते बोला वेस होते गोड होऊ फुरूिर पाय तर करून देते बोोलच्या आणि
होके किती रुपयाला मिळेथ प्युरिफायर
काही किमताध काव आम्ही बी नाही ठावक पण ठेवा मला म्हणून घेतवाता
च हो का ते सुू ते घेतला व ते घेतल्या मिनरल वॉटर अवसर नाही की
हम् म मिनरल वाटर अवसरम नाही तेच बॉडर राहते का मनरल च आता अज काल्याला
हो का
हम्म
काहाला मर याताही म मिनरलस कदा मिश्र होतात किंवा गोड रवाला क केमिकलस
होटे प्युरिफायर मध्ये क
ह
काही किमा आता मला नाही ठावक काय झाल ना हो बेस सोयकर ड वगैरे घेतात आता तर उगी जाऊ ना घेवा मला कसं आता कोणत माणस रायला जाऊन आणतात बंडेरि इंडेर आ तर बाका नाव मणे कसून आणतात
हो ते बी बरोबरच आहे पण विहिर्यातलं पाणी घातलंय बेस होत्या किंवा
हो विहीरतलं पाणी बी बेस्ट राहते
बोरो ह
आमच्या घरच्या साधा घालून घेणारता पैसे घालून घ्या बा आता आता रोज काढ आता पिवावाण करा करावा म सर हे नाही का आता तिथलं पाणी
होओ मर पणी येला करंट कोण जा आस्तिक मार
ह करंट कोण आचालताय
हम्मम हम्म करंट बिल जास्त आला काय नाही पण आता गॅस मसे भेटात किथ ह प्रॉब्लेम
हम्म ठी का का
परवया बटाणे गिटाणे राहल्या तर आता हम राईस कुकरवर र सीजवलो
हो का
हम्म आता का ककरर् वर करंट अला कायन एमना गे असं सरळ व्यक्ती राहालं मरे आता काहालायव ना आता राईस कुकर मध्ये घाटलू आल्लू होव काय हो ते आता घालतो मऱ्याच्याने
हो मग ते आता घला गॅस चाले कोटे भिडते त्याड आता गॅस शॉर््टेज आलं बसून आता सग्री राईस कुकर ल म्हणे एअर फ्रायर ल घेण छहा घेण याज पूर आता करंटीचे
एअर फ्ररस तादत एक चुक्का तल नाही रा चुकापाणी नाही रा गम्मत राहत
हो गमत हे गमत हेल् बला बेस्ट नय कराग
हा हा काय म्हंटलं
आ का तुम्हा जर हेअर फ्रायर
नाहीत नाहीत ते कारणट वगैरे चालत की
कठे हे बी करंट वर चालते पण घेवा म्हणता कोणी आता कशी होते का ते चार पाच हजार तर राहतेच काैकी
हो घरवा पाच हजार राहते कि
हेच राहते काही चार पाच हजार अध का राहते म दहा हजार वगा
हो का रटल्या बस
ते स्वत घेवा लागते हा चरत असांची कारण तिच्यास धड राहते आता
तेलई तेड पॅकेट ल घेवाच अवसरम नाही
हो तेल दिता स लाईट का लावले होते नाही लावले जमते काण
हम हम्
हा
मारीथ खराब तर नाहीय होय ना
खराब नाही हो त्याता देतात ना हम्हाला लहान कापी देतात ना त्याच
हम्म.
काय काय घलावा कस
अभी कुछ है इन्स्ट्रक्शन भी
सेम देखून करले ह.
हम्म हम्म.
हम्म हेस.
आता काही हे म्हणा नय काही मेशीन ला साक्येतात नाही की.
हो मी रीलल्स वंद एकटला पूरा रोम तिकडे इकडे पुर जात जात हशुपसते होतल्याकडे धुते.
हा सर सोनी